हॅलो हो येत येत बोला.
हा ते स्टार्टिंगला जरा इश्यू आहे ना त्यामुळे
हो दोन सेकंड त्यांच्यात जातांत
हो हां नां अं कधीं कालंपासूंन कॉल चालूं केलांय कायं तुम्हीं
हो हो मी कालंपासूंनच चालूं केलां तुम्हीं
मी झाले मलां झाले वीस दिवसं झाले जॉईन करूंन मी
मंग आंधी कांहीं वेगळं होतं कां म्हणजे आंता कॉलचं तरं चालूं झालंय
नाहीं तसं मी पणं नवीनचं आहे स्टार्टिंगला मलां पणं आलां होतां पणं लगेच फोन फ्रेंडचा टास्कं नव्हतां कां नां मलां आंधी ट्रान्स्क्रिप्शन चां आलां होतां
हां हां
हां मंग फोन फ्रेंड चां आलां नं तरं ना व्हॅलिडेशनचा आलां पणं आंता कांहींतरी कंपल्सरीच केले नां फोन फ्रेंटास्क केल्यांशिवाय तरं ट्रान्स्क्रिप्शन करतां येतं नाहीं
एलंच नाहीं येतं नां म्हणजे आंता हे झाल्यांशिवाय ऑडिओ क्लिप पणं नाहींयेतं नां त्यांच्याकडे
हां तेचं नां संपलेत नां त्यांचे टा ते टास्कं नां
हम्मं त्यामुळे चं त्यांने हे चालूं केलें आहे
हो
तुम्हीं कायं करतां आंता संध्या
अं कांहीं नाहीं घरीच असतें मॅरिड आहे
अच्छा शिक्षणं वगैरें कायं झालंय
अं झालंय नां ग्रॅज्युएशन झालेय फोटटेक मधूंन
हां हां
हां तुमच्यांबद्दल कांहीं हां
कोणत्यां गावंचेत तुम्हीं
माझं अं मी तशी माहेर माझं बारामती आणि सासंर सांगली
हां हां माझं लॉ झालंय आंता आंता प्रॅक्टिस करतं होते एक वर्ष
हां
मंग आंता एक्झांम वगैरें बघती द्यांयच्या कुंठल्या द्यांयच्यांत त्यांचा अभ्यास चालूं आहे संध्या
अच्छा म्हणजे आत्ताचं कम्प्लीट झालंय कां
हां मागच्यां वर्षी म्हणजे दोन हजांर पंचवीस चां पास आऊट आहे मंग कंपल्सरी वंन इयंर तरी प्रॅक्टिस लागते नां
हो
मंग ते करतं होते मंग आंता थोडंसं स्टॉप केलंय त्यांच्यासाठी मंग आंता दुसऱ्यां एक्झांम वगैरें द्यायचं बघते किंवा पुढं कांहीं अजूंन दोन वर्षाचा एल एल एम चां कोर्स आहे अजूंन तो करायंचा वि विचारं चालूं आहे मंग आंता डिसेंबर पासूंन कांहींतरी त्यांचे सीईटी चे फॉर्म वगैरें निघणांर आहेतं
हां हां मंग बारावी नंतरच तुम्हीं केलां कां कोर्स तो
हां बारावी नंतर पांच वर्षाचा
बारावी नंतर पांच वर्ष केली
हां आणि जरं ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तरं ते तीनं वर्षाचं आहे
हो मंग तुम्हीं एज जास्तं दिसते तुमचं
हो मला म्हणली ती म्हणजे इ म्हणजे आहे एक जणांचा कॉल येईल म्हटले की लहानच आहे त्यांच्याशी काय एवढं हे बोलू नको म्हंटली जास्त म्हणजे असं ओल्ड एज नाहीये जास्त
आपलं सॉरी अरे तुरे केलं तरी चालेल ना
मग बाकी आता निवांतच असेल तुमच
हो आता फोन कॉल करायचे होते म्हणून घरातला आवरलं पटकन
हा आता काहीतरी सोमवारपर्यंतच कंप्लीट करायला सांगितलंय ना सगळं
हा तेच ना त्यामुळेच प टाइम भेटत नाही
हो जेवढा टाइम भेटते तेवढंच पटकन करून घ्यायचं सगळं
हा आणि ते पण लगेच पण कॉल करता येत नाही ना ते पंधरा मिनिटाचा काही ते गॅप ठेवा लागतोय
पण कस होतंय तू म्हणजे तु दहा मिनिट केली ना दुसरे तुला कर म्हणजे आता तुम्हाला केली मी तुला दहा मिनट मी लगेच करू शक ते मग ते तुझे दहा मिनिट जे माझ्यात जाईल हा माझ्या ह्याच्यात तुझे दहा मिनटं जातील
हो तस एकमेकांना करू शकतोय पण असं लग आपण लगेच दुसऱ्याला करू शकत नाही ना पहिला कॉल झाला
नाही करू शकतो की मी आता सकाळपासून केलेत म्हणजे एकेकांना त्यांचे पण कमीच होते ना मग त्यांनी लगातारच केलेत म्हणजे मग मी काय केलं हच्याशी एक दोन कॉल करून घेतले आणि नंतर मग दुसऱ्यांना केलं मग परत तिथून थांबून तिसर म्हणजे परत पहिल्यांदाच असं केलं मग ते होतय असे जातय आहेत कॉल
हो पण ते ऑडिओ एक दिला होता ना इंट्रोडक्शन मध्ये टास्क कंप्लीट सुरू करायच्या आधी मग त्यांनी सांगितलं होतं त्यात कि पंधरा मिनिटाचा गॅप असावा म्हणून जरा
पंधरा मिनट गॅप म्हणजे आता तुझं आणि माझ्या नंबरमध्ये पंधरा मिनिटाच गॅप पाहिजे
हा तेच ना म
नंबर मध्ये पंधरा मिनिटाचा गॅप पाहिजे मग ते होत ना हा मी दुसऱ्या नंबरवर जर कॉल केला दुसऱ्यांना तर तुझं एक होतोच ना तेवढ्याच वेळ
हो बरोबर आहे
मग तसं जर तू आणि मी केलं ना एकमेकांना तसे दहा, दहा मिनिटाचे चालतात सोबत फक्त की तू लगेचच परत दुसरा कॉल तूच करू शकत नाही असं आहे ते मी केलं तर चालतंय
ह, ह
हम म्हणजे एक कॉल रिसिव्ह करायचा आणि एक कॉल करायचा असा इथे
हम्म
आज पण नवीन, नवीन लोकांची माहिती वगैरे मिळाली आज पण खूपजण वेगवेगळे फोन करून बोलत होते
अ किती पर्सेंट झाले मग तुमच्याकडे
माझ्याकडे आता ते म्हणजे रुपाली पाटील म्हणून एक जण आहेत तीन, चार जण आहेत अजून आता एवढी पण नाव तर लक्षात नाहीेत माझ्या सगळे नवीनच होते माझ्यासाठी आज
हा, हा. अ, तुम्ही सख्या बहिणी का?
हो, दोघी आम्ही.
अच्छा.
मग बाकी अजून?
बाकी काय निवांत, तुम्ही कुठं असता?
मी सोलापूरलाच, आता पुण्याचा विचार चालूय.
हा, बघायला तर पाहिजे काहीतरी आता.
हम्म, आणि कसं एक्झाम वगैरे परीक्षा वगैरे द्यायच्या असतील तर तिकडेच जावं लागतंय. कारण तिथं क्लासेस वगैरे आहेत, सगळे लावण्यासाठी.
हो, ना.
इथं एवढं नाहीये, म्हणजे आहे. पण, काय म्हणतात ते, तेवढं स्कोप येत नाही इथं.
हो.
त्यामुळेच, पुण्याच चाललंय विचार पण सध्या तसं इथ पण, माझं काही ना काहीतरी चालूच असतं मागं काहीतरी असतच.
ते सोडून जात आहेत, लवकर.
हम् घरात कोण -कोण असता मग तुम्ही?
मी आणि पप्पाच असतो.
ह, मग त्यामुळे जरा जास्त हेच. त्यांना एकटयाना पण सोडता येत नसेल ना?
हम्म, तो पण विचार चाललाय, पण आता काहीतरी कराव तर लागेल ना. आपलं आपल्याला पण.
हम्म ते पण हाय.
त्यामुळ, मग असं चाललंय माझं, तर दोन महिन्यात बघू आता शिफ्टिंग चालली आहे तिकडे करायची.
अच्छा.
मग पुढचा काय विचार आहे का नाही नंतरन, बाळ मोठं झाल्यावर वगैरे, पुढं काय करणार हाय.
हो, करणार आहे ना. आम्ही पण, म्हणतोय पुण्याला जायचं, कारण जरा जस असते रे ते, जरा खेडगावात आहे ना त्याच जास्त हे नाहीत सोयी- सुविधा पण नाहीत.
हो, ते त्यापेक्षा गेलेलं बरंय, एका ठिकाणी कुठतरी. म्हणजे सेटल होता येत, नंतरन मुलांचं भविष्य हे ते.
हा, ते पण बघितलं पण, इथं शाळा पण तशा नाहीयेत ना.
हम्म, मेन म्हणजे आपल्या विषयात ते पुढच्याच पिढीचं पूर्ण बघितलं पाहिजे, त्यांच्या सुख-सोयी. आमच्याकडे पण तेच सध्या चालूय, आमच्याकडे पण आता एक बाळा आहे. त्याच्या सगळ्या भविष्याचा विचार त्याला शाळेत कोणत्या घालायचं. काय चालूय, आता रोज काहीतरी, काहीतरी नवीन गोष्टी शिकतोय. ते करतय. त्याच्यातच त्याचा दिवस जातो, हिच त्याच्या मागं पाहण्यात. त्यांनी उठला की त्याला जेवायला घाला झोपवा.
हो त्या बाबतीत खूप काळजी घ्यायला लागते.
हो आता कालपासून एक नवीन गोष्टी शिकल्या तीन पल्टी मारतो एक साथ
काल बेड वरून पडणार होता म्हंटली ती तेच सांग होती. काल रात्री आम्ही दोघी बोलत होतो हो म्हंटली तीन पलटी एक साथ मारतोय आणि बेड वरून पडणार होत नशिब माझं लक्ष गेलं नाही तर तो पडलाच असता.
खूप लक्ष ठेवाय लागते लहान मुलांकड.
आणि कसं त्यांनी पहिला एकाच साईडच शिकतोय. म आता डाव्या साईडला झाला की डाव्या साईड लाच जातो तिकडच. मग त्याला इकडं यायचं कळत नाही परत
काय तरी सहा सात महिन्याचे वाटतं ना?
सहा महिने झाले त्याचा सातवा चालू होईल.
आ ना!
लय बाबा लहान मुलांचं खूप असतं.
हा ना! ते ताच टेन्शन आलय जरा यांचं त्यांचं बघून.
मग कायतर आणि मेन म्हणजे म्हणजे म्हणजे अस बायकांना स्वतःलाच वेळ भेटत नाही एकदा मूल झाले की. त्याच्यातच घरातलं करा मुलांच करा.
तसं घरात आहे लक्ष ठेवायला तसं काय नाही. तरी पण आपण लक्ष ठेवलेलं वेगळं.
हम्म कधी कधी त्यांची पण नजर चूक होती न्हाय इकड इकटं.
हा तेच!
लहान असताना एवढं काय नसतं तीन चार महिन्याचं पण जसं कळायला लागलं तसं अवघड असतयं.
हो!
म झालं का चहा पाणी वगैरे?
हो जास्त आलं चहा आता सध्या बंद हाय.
हा चहा बंद करायला सांगतय.
हम्म!
पाऊस काय म्हणते, पाऊस आहे का?
नाही नाही पाऊस नाही आहे ते एक पाच सहा दिवस झाले पाऊस बंद हाय.
आमच्या इथे तर चालू झालंय कालपा आमच्या इथे चालू झालांय कालपासून रोज येतोय आता. हम्म, आता पण चालूच हाय.
अच्छा, ठीक आहे चालते.
चालेल चालेल बोलू हो हो करते.
हा चालेल.
हा हो हो बाय!
हां!